हो येतोय येतोय बोल.
मग तू कुठं गेलीस का नाही या समरला फिरायला वेकेशन मध्ये
अ नाही आता तर सध्या नाही पाऊस तर बघितलास ना पूर वगैरे
हो.
मी मागे इथ गेलेली हा मी मागे इथ गेलेली श्रीवर्धनला. फर्स्ट टाइम गेलेले मामासोबत काय नाही ति ते असंच मंदिर आहे गणपतीचं वगैरे.
हा हा.
हा तिथे गेले होते. गर्दी होती ना मग लांब गर्दी होती हा. नाही नाही मी फिरायला गेलेले अशेच. खूप लांब होता हो खूप लांब होता भाई.
मी फक्त नाव ऐकूनाय श्रीवर्धनचं.
नाही मी पण मला पण जायचं होतं पण मी अचानक गेले मामासोबत.
हा अचानक प्लॅन झाला असेल.
हा. तेच तर आणि बीचवर वगैरे नाही गेलं आम्हाला लेट झालं ना.
हा हा म्हणजे एका दिवसातच जाऊन आलीत का.
दोन. दोन मंदिर होते तिथं दिव्यागरला पण गेलेले तिथ सुवर्ण गणेश मंदिराय.
हा.
हा परत हो मोठाय मस्ताय भारीय याची थांब सॉरी.
इट्स ओके.
दे ज जेवले ना? पोपटी खाल्ली तर ढेकर आली. हा नाही तिथं ना सोन्याची मूर्ती आहे दिव्या घरला.
हो गणपतीची.
गणपतीची ती ना चोरीला गेलेली वाटत तर ती भेटली मग तिला आता ठेवले अशीच म्हणजे हात नाही लावून देत. बाहेरूनच नमस्कार करायचा असतं.
हा आता कशाला हात लावू देतील एकदा चोरीला गेल्यावर.
हा हो तेच. ती बाहेरच होती पण नंतर मग चोरीला चोरी झाली ना मग ती नंतर आतमध्येच ठेवली म्हणजे अशे काचेमध्ये हां. भारी एप. पण तिथं बीचवर नाही गेले बीचवर कुठ माहिती आहे ते. हा दिव्याघरला जात होते ना तेव्हा तिकडून मी बीचवर गेले. तेव्हा दोन - - फोटो काढले म्हणजे खाली नव्हतले पाणी होतं ना खूप.
हो.
तर सगळे बोलले का नकोच आला बोलते वरती मग आलो. खूप लांब होता माला वाटला जवल असेल. एक दीड, दोन तास लागल, पण किती? तीन साडेतीन तास लागले आन त्यात जाम ट्रॅफिक होती, एवढा कंटाला आलेला ना मागलं लं चल परत, पण त्यांना जायचं होतं ना.
हं, काय-काय जणांना फिरायला आवडतं, तुला आवडते का नाय?
मला आवडतो फिरायला, पण मला कसं मला फोर व्हीलरमध्ये जमत नाय.
हम्म एकेकांना नाही आवडत फोर व्हीलर मध्ये.
आणि बसमध्ये पण नव्हता जमत, पण आता बसची सवय झाली म्हणजे असं बसमध्ये वगैरे अस वास वगैरे येतो, गाडीत पण येतो असं वास ते, हे लावतात ना?
तुला थोडस अ
एअर-एअर हा मळ, हो हो मळमळतं, पण अशी कधी उलट टी वगैरे होत नाही, पण मळमळतो.
हां होतो, एकेकांना तसा त्रास.
तो एअर काय बोलतात, एअर फ्रेशनर ना?
हा एअर फ्रेशनर लावतात.
हां ते लावतात, तर मला जाम घाण वास तो परत ते काचा, एसी बीसी त्यात, मला असं वेगळच हो त, मग मला बाईक वर आवडत फिरायला, हा पे हा हां आणि काच वगैरे असल्याना, तर मी राहू शकते, पण तो नको मी प आमच्या गाडीत आहे ना, तर मी काढून ठेवते, मला ना आवडत तसा. मग काय.
बाईक वर वगैरे असं छान वाटत असेल, राईड करायला, जायला?
हो हो तेच तर असं पावसात वगैरे रेनकोट घालून मस्त.
मी गेले असं फिरायला एकदा पप्पांसोबतच असच, अर्धा टाइमपास तर वाढत होता काहीतरी आणि पाऊस पण येत होता खूप. आम्ही इथल्या इथेच फिरून आलो, रेनकोट घालून.
हां हा, मग तुम्ही म घरातली वगैरे जात असाल ना, ट्रिप वगैरे?
हो आमच्याकडे जास्त करून आम्ही तिरुपतीला जास्त गेलोय बघ, म्हणजे आमचे आजोबांन पासून सगळे जास्त करून तिरुपतीला पण जातात, कारण आमचे
हां, जवळ किती ता म्हणजे एक ता एक दीड तास लागत असेल?
नही एवढं जवळ नहीये, तरी लाग तो, म्हणजे आठ नऊ तासाचा प्रवास आहे, पण बाकीच्यांना जो जास्त वेळ लागतो ना, दोन दोन दिवसांचा, तसा नही लागत आम्हाला, आम्ही आठ ला इथून ट्रेन ये, इथून आठला निघाली की सकाळी आठ हां.
हां काय?
मग आम्ही इथून आठ ला रात्री गेलो ना, की सकाळी आठ ला बरोबर तिथे पोहोचतो, नऊ दहापर्यंत सगळं आवरून होत आपलं. म्हणजे रूम वगैरे सगळी बुक करून जायची इथूनच.
हां हां हां, मला ना म्हणजे असं अ गाडीनी बसनी वगैरे जास्त नही आवडत, मला ट्रेननी मस्त आवडतं, ट्रेननी भारी, हां हां तेच तर. असं मस्त वेगळीच फिलिंग असते, ती ट्रेनमधली अशी.
खरंच
हां
मंग आंतापर्यंत तूं कुठले कुठले तरी स्पॉट बघितले
कुठे
म्हणजे आंतापर्यंत पूर्ण प्रवास कुठं कुठं केलाय
मी आमचं जास्तं एकविरेलांच जां जाणं असतं एकविरा वगैरें अजूंन जेजुरी म्हणजे मी आधीच गेलेले आंत्ता नाहीं गेले कुंठे
हां नाहीं
म्हणजे आंम हां आमचं हां हां अं घरातल्यांना आवडतं नाहीं आमच्यां फिरायंला पणं मलां आवडतं मंग त्यांच्या मुळं मलां पणं नाहीं जायंला कुठं नाहीं ते भेटतं
अरे
मी जांते फक्तं मा हां मी फक्तं मामासोबतचं जांते
हम्मं ते होतं आतांपर्यंत आमचं झालं भरंपूर
नाहीं आणि ईकडे पुण्यांला गेलो नां आम्हीं तुलशीबाग वगैरे ते ट्रीप होती आमची कॉलेजंची किती पंधरावी हां पंधरावी होती तेंव्हा आमची गेलेली तुलशी बांगला वगैरें असं राणी बांग वगैरें तिकडे
हां
सुंन शनिवार वांडा
हां
अजूंन सारसबांग बऱ्यांच ठिकाणीं असे गेलेलो
सारसबागे मधंला तो गणपती छान आहे नां मंदिर आहे ते
अजूंन पणं कुठेतरी गेलेलो आणि नाहीं शनिवार वाड्यांत जेवायंला बसलेलो ते खरंच आहे कायं ती स्टोरी कुठंला तो दादा कायं
बाजीराव पेशव्यांची
हां हां हां नाहीं म्हणजे त्यांचां पणं एक दरवांजा तिकडे कोणांला जाऊंन नाहीं देतं
ते ऐकू नये मी पणं मी आंता मी तरं गेले होते शनिवार वाड्यांत पणं आंता संध्या तरी कांहीं मलां तसं दिसलं नाहीं
नाहीं ती बघं कांहीतरी आहेतं आम्हांला नव्हतां जाऊंन दिला त्यां एकां दरवाजांमध्यें
अच्छा मी तरं त्यां समोरच्यां मेन दरवाजेत हां मी समोरच्यांच दरवाज्यांतून वरती गेले फक्तं तेवढंच जाऊंन आले
हां हां हां तेचं हां ती नाहीं ती बोलतेस नां कुठंली नयनराव पेशवा त्यांची वाटतंत त्यां झालेली तिकडे
हां हां
हां तेचं हां आणि मंग ते नंतर म्हणजे त्यांनी मंदत म्हणजे त्यांनी नां मदतीसांठी अशी काका मलां वाचवां काका मलां वाचवां असं बोलते आवांज येतो तिकडे म्हणजे त्यांनी अशी हांक मारली होती नां हां मी पणं मी ऐकलं तिकडचं त्यांनी म्हणजे त्यांची हत्यां झाली तरं ते आपणं कशी हेल्प हेल्प म्हणजे आपणं मंदत मागतो तो तसं त्यांनी मंदत मागितली की काका मलां वाचवां अशी म्हणजे त्यांनी अशी हांक मारली होती की त्यांना वाचवां म्हणूंन काका मलां वाचवां तरं तो तसांच आवांज तिथं शनिवार वाड्यांत येतो आणि मग तिथं जाऊन नाही देत कोणाला.
अच्छा मी ऐकूनय पण अजून मी तर तिथ. काय बघितलं नाही फक्त मी जो मेन दरवाजा आहे ना तिथून आत गेले तिथून वरती होत. तिथे थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आम्ही लगेच निघालो हम.
तर पौर्णिमेच्या रात्री वगैरे वाटतं आवाज येतो. म्हणजे तिथे कोण राहत नाही मग हा हा असा म्हणजे. काका मला वाचवा असा आवाज येतो तिथं.
असेल पण आपल्याला आता ते काही खरी स्टोरी माहित नाही.
हा तेच हा. तेच तर.
आमच्या घरातल्यांना फिरायला बाकी खूप आवडत. तरी खूप म्हणजे खूप आम्ही आष्ट ''--'' अष्टविनायक केलेत परत अष्टविनायक वरून अलिबाग. केलाय अलिबाग वरून मुरुड जंजिरा.
हा मुळ हवं मुरून हा. नागगाव बीच हा हा बरोबर. हो काशी बिचला आलेलात.
हो आलेलोत आम्ही. परत आता मध्ये डिसेंबरच्या आधी रोहायला आलेलो.
हा हा बरोबर.
रोह्यातला तो मंदिराला पण गेले.
कुलाबा किल्ला वगैरे हां कुलाबा किल्ल्याला गेलो. मुरुड जगिराला पणं गेलेले वाटतं पणं मी नां खूंप बारकी होती तेंव्हा.
हां बारक्यांना अलाऊड नाहीये की तिकडे आतं पणं
हां हां म्हणजे आधी होता रे हां हां नाहीं मी एवढी नव्हते. मी मोठीे होतें थोडी असेल कांहीतरी तिसरी चौथीलां वगैरें असेल.
अच्छा.
हां तेचं आणि मगं. नाहीं ते बोटीतं बसलं मगं आपणं बोलतो नां कां आता. आपणं बोट उलटील असं वगैरें. बोलायचं नसतं ना तिथे हा मग ते खरंच होतो तिथे असं. म ते ओरडतात बघं ते बोटवाले.
हो ओरडतात की.
हो तेचं.
माझ्या आता आत्यांनी रेसॉर्ट बांधलेय गुरुजंजीटयांला.
कायं केलंय.
मुरुड जंजिरयांपाशी माझ्या आत्यांनी आता रिसॉर्ट बनलांय गं. हो आता नवीनचं आलंय ओपनिंग. नाहीं नाहीं सासर तिचं तिथं आहे.
सात सर'' हां ''हां'' हां'' हां''.
म्हणजे तिचे मिस्टर तिथं आहेंत. आणि पुण्यांला जॉब असल्यामुळें पुण्यांला पणं आहेत त्यांनी स्थायिक पणं सासंर तिथे आहे.
हां हां हां तेचं तेचं. तेचं मगं कायं बाकी. हो तेचं ये मगं आमच्यां घरी पणं.
येते की तू बोलावं तरं फक्तं.
हो बोलवेन नां बसं कायं आता पणं उद्या आलीसं तरी चालेल पणं सहा पणं मी जॉबला असेन गं म- जॉब मध्यें इथे ये कामांवर ये माझ्या.
हो येते की तुला भेटायलां चालेल मं चल.
चालेल मं हां.
हो हो.
हां चालेल हां.
हो बाय.
हां बाय.